हॅलो हा येते का आवाज हो येते आवाज वेळ हो रेन होती का तुम्हाला
रेज तुमचा आवाज येत होता मला माझा आवाज तुम्हाला येत नव्हता
हा बरोबर आहे
पण ते दहा मिनिट झाल्याशी
नाही ते आवाजच येत नसल्यामुळं चालू ठेवून तर काय उपयोग होतो हा रेकॉर्डिंग पाहिजे ना त्यामध्ये
हा होय मग ते मला माहित नाही तुम्ही कधी जेवण झाला असा
मी काल झाले परवाशी जॉईन झाले कालपासून माझ सुरू झाले म्हणजे
हा हा मी आजच झाले.
हां
हा हा मग तेच म्हंटलं चालू राहू दे मी बघते म्हंटलं मग तर अ का ते कटच झाला फोन हा आता यायला आलाय आवाज
आवाज येते आता
हा हा तेच मुलं पण शाळच नाल्या चहा कर म्हणा नाहीय म चहा करून दिले मग कॉल लावला
हा मी पण म्हणल नाही का चहा केला मी पण म्हणला आता बोलावं म्हणलं
हा हा
काय म्हणतात
काय नाही
अ काय म्हणतेय तुमच कोल्हापूर चांगलं आहे ना तुम्ही प्रॉपोर गावामध्ये राहता का
मी इथं बाहेर आहे कोल्हापूरच्या बाहेर म्हणजे अ कोल्हापूरला जायला एक अ दोन तीन किलोमीटर आहे बघा असं चिंचवड म्हणून आहे हा आता चिंचवड म्हणून आहे‌.
हम्म
हा म दोन दोन दोन तन तीन किलोमीटर असेल बघा कोल्हापूरला जायला पण काय पण घ्यायचा खरेदी करायचा असेल तर कोल्हापूरला जायला लागते
कोल्हापूर ला जावं लागतय
खरेदी कराला येते काय गांधीनगर आहे
हो ते तवस्त
पणस आहे थोडंफार आहे स्वस्त आहे होलसेल तररा आता त्या मिळते हां हो ख खूप छान आहे
तकलीका
हां हो छान आहे हेथ लोक सगळी बाहेर होलसेल दुकानात ते कर घेऊन जाणार आहे विकणार आहे. हथूनच घेऊन जातात.
हो गांधीनगरचं ऐकूनय मी नाव
हा हा तम् कुठे राहता म्हंटलं अस साताऱ्याला
साकारारला रात्री ग
हां हां
कधी अंता का सा.
सातवाराला नाही कधी आले होते. तुम्ही आला होता कोल्हापूर. नाही नाही केलंच नाही मी आता ह्या वेळेस म्हंटलं होतं महाबळेश्वरला जायचं म्हणून
हा
पण ह्या वेळेस काही झालंच नाही
होय
हम्म तुम्ही कोल्हापूरला कधी आला होता का
देवी लच की
हा हा् तर छान आहेत खं बघण्यासारख हा हा बघण्यासारखं छान येत खरं
हो भरपूर आहे तुमच्या इथं पॉइंट
हा पन्हाळ्याला पावसाळ्यात त्यां छान वाटतय खरं
हो तुम्ही जाता का न तिकड
ह हो कायम कधी तर असं सुट्टी ना मिस्टर सुट्टीतेल के करेल तर जात. आम्ही बाहेर हा निसर्ग छान हा निसर्ग छान वाटतय. पावसाळ्यात निसर्ग छान वाढतय ह हा हो!
डोंगर आणि झाडी भरपूर आहेत कावस्.
हम्मम अे वळण्या वळण्याची वाटत नाही छान वाटतय खरं ते.
हो आता हिरवगैर झालं असेल ना सगळं
हा हो मग परवा त्या आंबोलीला जायचं म्हंटलं पण काय जाण झालंच नाही.
हा हा
आणि दोन वेळा आ मध गेले होते त्यावेेळेस पाणीच नव्हतं आणि ह्या वेळेस पाणी आहेत. म्हट भरपूर आहे बघण्यासार पण आहे छान आहे म्हणून पण. का झालं नाही आ बघ जव म्हटलं त आता चार पाच दिवसात.
हो सुट्टी बघ नक्कीच आता आपले एवढे कॉल होणार आहेत आता म्हणल्यावर आपलं खूप जवळचं झालं उलट!
होय फॅमिलीचा भाग झाला.
हो तेच की त्या ह्या कॉलनी मी ओळख झाली का. तर असं बोललो असतो का आपण!
हो ते तर रा आहे तुम्ही काय करतासा घरी.
अ मी. साडीला साडीच्या पदराला गोंडे लावते आणि अरीवर्कच काम करते ब्लाउजर अस. पुस्तक न येत ते.
हा हा
हा ते करते मी.
हम्म हम् तुमचं वय किती आहे तरी.
माझं आता छत फसत होती साय की.
हा हा
तुमचं
माझं बत्तीस आता चालू होणार सप्टेंबरला एकतीस संपून
होय दोन मुलं आहेत ना तुम्हाला.
हा दोन मुलं आहेत तुम्हा ना
आम्हाला एक मुलगी आहे.
हां हां मोठी असेल ती.
हो मोठी आठवीला आता.
हा हा
ह
या यता आला तर कॉल करा दे महालक्ष्मी. इकड आले ना दर्शन घेऊन झाले की कॉल करा मग आपण भेटू जेवण करून जाऊ
अरे बाप रे खूप म्हणला आहेच खूप झालं तुम्ही! नाही भेट घेऊया तिथे आल्यावर जेवन वगैरे नको भेट घेऊया अस.
हम्म हम्म चालत आणि काय हा हो रंगकाळन जातो. काय मी रंकाळाला म्हणा इथ कागलला नवीन पॉईंट निघलाय. मिनी मिनी गोवा म्हणून असं म्हणजे गोव्यासारखंच आहे.
बर
हा मी नाही गोव्यासारखं निघाला पॉईंट निघाला पण तिकीट भरपूर नाहीय. मुलांसाठी चाळीस तीस रुपये पाळणा. ते नां बोटिंगच ते नासा आहे पण खूप तिकीट नाही आहे वीस रुपये तीस रुपये म्हणजे तुम्ही दोन तीन हा दोन तीनशे रुपया म होऊन जाते
अ ठीक आहे म्हणजे एन्जॉय पण होते
हा हो छान आहे रविवारी तर एवढी खूप गर्दी असते लहान मुलांची कपलची मोठ्यांची लोकांची माणस ते जेव्हा वयस्कर लोक असतात त्यांना ते निसर्ग छान आहे ना दिसायला
हो
आणि अ हा अशी वाळू पण खूप छान आहे ते स पायात मऊ मऊ लागते अशी तिथे बसण्यासारख जागा पण आहे मग वयस्कर माणसं येऊन बसून फिरून जातात तेथ
चांगलं आहे ना उलट ते
हा होय लहान मुलांनी कसं ते अ खेळण्याचं पाळण्याचं ते आषण आहे त्यांना तेवढं तीन वर्षाच्या वर आहे त्यांना तिकीट म
हा
व असतात ते लोक येतात तकड तिकड बघतात जातात ते छान आहे खरं पॉइंट संध्या हा संध्याकाळी छान आहे आणि हा ते पण आहे आणि मधी मी गेले तेव्हा ते नुकताच चालू करत होते असं मोठं कासव आहे आणि ते कासवच्या तोंडातून असं पाणी पडतात धबधब्यासारखं
होय का.
हा मी ज्या वेळेस मी गेले होते दोन वेळा तेव्हा एकदा काहीच नव्हतं आणि दुसऱ्यांद गेले तर तयार त्याची चालू होती.
होय का.
हा आता छान झालंय खरं मोबाईल वरला ईस . व्याला ते सारख हे तर रिल्स येते ना.
हो रील्स येते तर त्यामुळ कळतय आता कुठं काय झालंय ते.
हा होय आता काय ते क कासवाचं केल्यापासून काही जाणं झालंच नाही कारण खूप असं पाऊस होता पावसामुळे कुठं बाहेर जाणं झालंच नाही आता बघायचं आता पाऊस कमी ये ना. हो आता घर दोन तीन दिवस कमी असणार.
आता कमी आहे पाऊस नाहीच म्हणजे पाऊस उघडलाय. पूर्णपणे
हा हा.
पण ज्यावेळेस पाऊस होता त्यावेेळेस खूप होता तुमच्या इकड पाऊस.
हा होय जस असं बाहेर तर तसं शेताची जरा वस्थती आहे ना इथं.
हा.
भात माग आहे ते एवढं चिकखल चिकखल झालं होतं. असं वाटत होत बाहेर जायलाच नको.
ते चिकलाचं तर नकोच वाटतं बाहेर जायला कुठं.
खूपच त्रास होत होत आता जरा असं ऊन पडल्यापास न ना जरास वाळलये.
हो शाळाला सुट्टी असेल की तुम्हाला मग.
नाही शाळेला तेन काही सुट्टी नसत्या जिथं पाणी येतं पूर येतं त्या भागाला सुट्टी असत्या इथे आमडत पाणी येत ना हां हां आम्हाला नाही येत माझ्या नंद्याच्या गावाला येतंय पाणी त्यांच्या घरात येतय पाणी.
होय का.
हा माझ्या माहेरी पण येत नाही आणि इथ इथ पण येत नाही इथून माझ्या घरात पायरीवर उभारलं की शेताच्या खाली पाणी येतंय ते दिसतंय.
हा. तुम्ही म्हणजे शेतातये राहायला.
शेतात म्हणजे आउटसाइडला आहे पुढं असे घर तेन आहे.
हा.
साईड ला म्हणजे एकदम शेवटच आमच्या घराच्या मागून म्हणजे अस अ जवळ जवळ अस एक चार गुंटा सूट नाही ना पुढं मग
तात होय का. मग तिथं मोर वगैरे बघायला भेटत असतील तुम्हाला.
हा खूप खूप येते मोर येतात साप तर काय सांगायला नको उंदरावाणी
बापरे मग तुम्हाला भीती नाही वाटत.
आता सवय झाला माझ्या माहेरी मी काय टीव्हीतच बघत होते.
बापरे.
आता हथून काय पायरी खाली उतरताना आपण बाहेर जातांना अशे केल्या असत्यात.
आई गो म पोरं वगैरे कशे खेळतात हो मग.
खेळतात त्यांना पण सवय झाले आता ते असंं उदीर कसं फिरतय की नाही असं सापा फिरतय इथं.
बापरे खूपच हेत ओ मग.
हो खूपच आणि रात्री तर भयानक मग रात्री काय करतात मुलं बाहेर जायचं असलं की बॅटरी मोबाईलचा टॉर्च लावूनच बाहेर पडतात. म्हणज जास्त करून मुला अस हा न साडे नऊ. म्ह साडे नऊ पर्यंत बाहेर ना जस बाहेर जात नाही. कारण तर आउटसाईडला आहे दूध एखादा वस आणायला दुखानात जायला लागत. आणि अे ला बाहेर लाईटच लावून ठेवलेले आहेत मोठे मोठे. तरी सुद्धा ते दिसतेच ते. असं कर कुणाला असं हा कुणाला असं चावलं केलं अस कधी झालंच नाही. पण समोर ना गेलं की असं सरळं सांगतात ती हंदीर गेलं म्हणून. तसं सगळी मुलं सांगतात तिथ साप बघितला तिथं साप बघितला असं ते काय सांगत तुम्हाला मी सौंदर उंदिर शीरल्यासारखं सापायेत अ मुलाच नाही पण भीती वाटत. नाहीे बघ तू भारतात.
हम ह. आज इथं बघितलं तर उद्या तिथं उद्यावर तिथं बघितलं तर आज इथं असंचत तथं. आताच हे अ हा हो मध्येच मी आता हे दोन. तीन वर्षाच्या मागे जिथं मी राहते की नाही तिथून बाहेर. असे लांबडं पडलं होतं तेऽ आणि,, थोडसच अंतर होतं की किचनमध्ये येण्यासारखं,,
एकको.
आणि सहज मी माझ्या मैत्रिणीचा कॉल लावता म्हणून सहज मी बाहेर जायला आणि ते बघित साप साप म्हणून. म ओरडलेय मग ते वरती भ भाड्यां दे राहतात ना आम्ही भाड्या रूम दिलेला आहे. मग तनी आले तनी आल्यानंतर ना मग. अे गोळ्या झाल्यानंतर नाही ना. ते साप ते असं म्हणजे ते इिकडं तिकड असं करू करायला लागलं ते म्ह थोडीशी होल सापडली त्याला ते होलमध्ये गेलं.
घाबते म्हणजे आवाज झाला ना तुमचा.
हा आवाज झाला ते. आणि अस पूर्ण ना, माझे कपडे वाळत घातले होते आणि पूर्ण असे कपड्यापाशी उभारलेले तेऽ मला भीती वाटत होत,, ते कपड्यांचा वास घेतला, आता उद्या आता माझं काय होईल.
हहहह
पण तन पळाल क नाही. घातलं ना, आता तुझ्या कपड्यांचा वास घेतलय, तुला सोडतच नाही,, तुझ्या मागच लागणार..
बापरे! तरी पण कसं राहता ओ तुम्ही?
माहेरी मी कधीच बघितलं नव्हता साप,, टीव्हीत जे बघितलेलं तेच. मी तर कधीच मी,, हा,, इथ आल्यानंतर ना खूप बघितलंय. पण असं घरात त्यान, आत त्यांन येत नाही,, अश बाहेर पायरीवरऽ असे,, आणि सापांचे प्रकारच मला माहित नाही,, सापांचे प्रकार बि आताऽ भरपूर ऐकले मी,, गोनस,, ते किडका साप,,, हम्म. आणि अश वेगवेगळ,, कलर छान आहेत त्यांचे,, चॉकलेटी कलर. चांदीचा कलर, आपला चांदी, पैजण तण घालतऽ तो कलर आसतोय बगा,, तो कलर असतोय ब कसा कलर चॉकलेटीख एकम च कलर,, एकदम हिरवा कलर. अशी भरपूर येते तिथं,, आणि असं मी जेवायला बसलो ना समोून असं गेल्यासारखं दिसतऽ तय,, खरं असंऽ म, भीती कुणाला नाही आहे,, खरं म्हणजे चावेल, करल असग नाही ऽ ते आपापला ते,, ऊन कसं कडक पडेल तस, शेतातच आहे ना आम्हीऽ
हां, हा, बरोबर आहे.
ते कसं, ऊन कसं पडल तसं थंडीसाठी सबते बाहेर येऊन तेऽ थंडी त्यांना लागावं म्हणून,, असं बाहेरून बसतात ना ते
हो,, बरोबर आहे की?